हा काय म्हणत होतीस.
मारत उचलून गेला तर माज
मग.
तुझं काय झालं ग जॉबच?
राहणार आहे मी आता करायचं आहे
जून पासून जाणार आहेस होय?
हा बघू काय होतंय. दूध नाही बाबा आता चहाला लागलं हू हॅलो
हा बोल की
ह करायचंय म्हटल तर बघुया घरी बसून काय भागतय तेव्हा.
हाय. बघ की,, त्याच टायमिंग कसं असणार आहे गं खरं? सार्थक ते शाळेचच की.
बारा पण तूझी शाळा असते, बघूया आता कसं काय,, म्हणजे त्याचं दोन टाइम पण असतात, बारा नंतर पण शाळा असत्या काय काय ठिकाणी दुपारची आसत्या, काय काय ठिकाणी संध्याकाळचं असत्या.
दोन पर्यंत काहीतरी असते ना बारा ते दोन असं काहीतरी.
आता काय पॉसिबल नाही तला दुपारचच टाकणार मी.
हम्म दुपारीच हे कर,, तो काय सकाळी उठणार पण नाही.
हां हां.
आणी तुला पण म्हणजे कामावर जायला बरं पडल ते.
हम्म. दिर
खरं तुलाऽ त्याच्या शाळेच्या टायमिंग पर्यंत तुला हे कराय पाहिजे, तिथनं पुढं मग अवघड होणार की.
काय बोलते?
तुझ्या त्या ह्याच्या, शाळेच्या टायमिंग नुसारच कराय पाहिजे गं. तिथंन पुढं मग,, त्याला घरा घ्यायला कोणतरी पाहिजे कि.
हां. आ.
काय हीक
काय ते?
हिकडं लावून देेणार काय म्हटलं त्याला?
ह बघा विचार चाललाय पण आता जरासा मोठा होऊदे म्हणत्यात हे. हे आयकत नाही लई वांड आहे ह्यो. थोड्याच मम्मीकड मम्मीकडं ये की थोड्या दिवस थांबायला मग.
कोण?
मी.
मम्मीला हिकढं बोलवून घेणाराय गं.
काय? गप्प ग हे कामाला आहे का हे. मी पण असते . सतरा हम्म. हॅलो. हा बोल की.
म मी ली थांबा थोडे दिवस, आम्ही काम करू पर्यंत.
चालतंय की.
नादरे का तुझ्या फॅमिलीत सगळे जण?
हायेत की.
मग बोलतो का काय, काय म्हणत्यात?
ऊं,, बोलतील की. राहायच नाही काय घरात?
बोलायला तुला आशी शांतता असशील
आं?
असतील म्हटलं.
काय नाही बोलत त्यो बोलगत नाही काय.
हम.
बडबडत्योय की त्यो काय बोलतो? सासऱ्याचं काय नाही ग सासरा लय चांगला हाय.
हां.
सासूचं जराशी खडूस हाय.
हम नंदुबाई?
ननंद पण तसली
तिचं काही लग्न बिग्न तिचं ठरलंय की नाही तिला हाय की नाही स्थळ बीळ दाखवतात की नाहीत? हॅलो, हॅलो. हॅलो.
हॅलो.
तसं राहत का ननंदेला?
हा तसं आहेत खरं सांगता येत कॉलेज पूर्ण झाल्या शिवाय काय देनार नाही म्हणून अजून दी ड वर्ष तरी हाय दीड, दोन वर्ष तरी अजून.
हम.
हॅलो.
वर्षाची हाय
काय ते?
किती वर्षाची हाय, किती वर्षाची हाय ती?
माझ्या एवढीच की.
हम् हम्
माझ्यापेक्षा एक पाच, सहा महिन्यानं मोठी हाय फक्त.
मोठी हाय व्हय.
हम ती नोव्हेंबर कुणाच्या?
बा
तो तीन वर्षानं मोठा हाय.
आता किती एज हाय?
आता चोवीस हाय तेला मे ला पंचवीस लागणार. म्हणजे सव्वीस लागणार.
हा हा हा
हम्म हिच्या वर्गातला ग ज्योत हिच्या वर्गातला की, बीटाच्या वर्गातला.
हा ते माहितेय. हम् किती वेळ होत ग
हा बोल की आता आ तुमचं कसं काय जुळलं होतं.
तेज.
कोणी जुळवलं होत?
हॅलो!
कोणी जुळवलं होतं लग्न.
विठू.
काय सांगालस. बस एक काय माझ तुमचे आणि आ मला म्हणते मला काही यातलं माहित नव्हतं.
तर त्याला काय म्हणजे पहिला काय मानाय येत नव्हती सोड, तो ती आधी म्हणजे कधी माहितय आहे, कृपयाचं लग्न होतं माहित आहे काय.
हा
त्यावेळेस त्याच आणि हिचं काहीतरी सुरू होतं आता प्राचीचं आणि त्याच.
हो का
बिट्ट्याचं आणि प्राजेचं होतं.
बाई.
गीड्डी..
काय सांगल्यास.
होय.
हा तुझ्या आधीपासून त्याच्या आधीपासून तू ऋषी सोबत होता तर.
अग तरी पण होत चालू त्यांचं.
हा हा
हां
हा मग
मग ते प्राजीकडनं त्यांना सां त्यांन अ बिट्याला सांगितलेला बिट्यानं प्राजीला सांगितलेला. प्राची येऊन मला सांगितलेली मग त्यास काय मी नाही म्हणून सांगितलेलं सोड. त्याच्यानंतर मग. त्यानं आणि परत मला मेसेज पण टाकलैला. अ कुणाचं? तरी पण सुरू होत तरी पण होता सुरू.
तुम तरीपण ते चालु बत
हम्म ते हीच्या लग्नात तिझ लग्न झालतं काय कप्याच्या लग्नात.
नाही आठवत नाही मला, नाही वाटत
नाही नाही नव्हतं तेव्हा तिचं लग्न झालेलं का नाही. तरी पण ती येऊन भेटायची त्याला.
काय बोलतय.
होय.
हा ना
काय ते.
विचारल होत काय
आं.
तर तो विचारला हों काय
कोण?
कधी विचारलं होतं मग.
झाले सांगाले का प्याच्या लग्नात.
हा
हम्म
हम्म मला माहित नव्हत बिट्याला काय माहित नव्हंत वयाचं.
त्यावेळेस नाही म्हणलेलं ते तिनं सांगितलेले सोडं बिट्याला.
हा हा.
तर त्याच्यानंतर आम्ही बोलायला लावली.
हम. लग्नाच्या वेळेस तुझं होत मग सगळं म्र कोण नव्हतं. हॅलो. हॅलो.
हा बोल की.
लग्नाच्या तिथ कोण कोण होतं मग? गप रे सार्थक.
रजिस्टरलाच ना. बिटट्या होता.
हा.
ते इथल्या गावातला एकटा ह्याचा चुलत भाऊ होता. ह्याचा तळंदग्याचा मी त्र एक आणि आणि याच ओळकीचा एक होता मा
दुसर कोण नव्हत मग?
काय ते?
घरचे कोण नव्हते काय?
नाही नाही.
ह्. मला माहितीत नाही काय सर्व हे.
काय ते?
मला एवढं काय सर्व माहिती नव्हतं.
हम्म‌.
मग मावशीमध्ये मला हे मी सांगितलं नाही कोणाला ती मला शपथ घाातली होती.
होयच की मग तिला कधी माहिती झालतं माहिती आहे. त्याच्यानंतर रजिस्टर झाल्यानंतर तिला माहिती झालत मग तिला आम्ही सांगू दिलं नव्हतं म. मी सांगणार म्हणून मी सांगू दिलं नव्हतं तिला.
कु नाही सांगितलं स मला सांगायच हो तु का सांगितले.
सांगणार होतो आणि कॅन्सल झाल नको म्हटला तो.
आम्ही असताना काय केलं नाही. आम्ही आल्या नंतर तिकडे लगेलच केले. ्यावाणी काय? आम्ही कुठे तिथ थांबू. मी असण काही तु लगेच नंतर केलीच होय.
हम्म.
हा.
दुपारी.
हदो
थाम
हम्म बोल की?
काय नाही बसले.
हम्म हम्म. मी पण आता हेला क्लास लावणार आहे फॅशन डिझायनिंगला.
फॅशन डिझायनिंगचा क्लास लावणार आहे गं मी.
हम्.
इथ गल्लीतच आहे.
हा
कोगनोळीची कायतरी मॅडम हाय वाटत ती मग ती येऊन शिकवणार जर आपल्याला फ्रीमध्ये शिकायचं असलं तर एक वर्ष लागणार म्हण
हम्म.
आणि जर पैसे देऊन शिकायचं असल तर मग तीन महिने महिन्याला बाराशे रुपये काय पंधराशे रुपये फी आहे त्याला हम्म.
पण तुज ते पूर्ण करायच आहे अलीबिलीच तर करत बस एक तर एक पूर्ण कर पहिला हॅलो हॅलो हॅलो.
हॅलो.
हॅलो.
आता कस हॅलो
हा बोल